एलो
आपण आज आता काय डिस्कस करूया माहिते का? तुला माहितीसाठी सांगतो मी
माहिते, मम्मी ही काय म्हणाल्या बघ ए तिला अँडव्हान्स पैसे दे मोबाईल मध्ये बॅलन्स माराय, मम्मी म्हणाल्या फेडून घे ऍडवान्स पैसे दे मला अग, ऐक मम्मी म्हणाल्या अडव्हान्स पैसे दे मला बॅलेन्स मारतो मी दोघी फोन वर बोलत बसा
किती, किती रुपयचा बॅलेन्स मारतेस तू बाळ सांग मला?
म्हणजे लइ च सिरियस झालीस वाटत?
अग सांग किती रुप् पैचा बॅलेंस मारतीस तू, वन जि. बी., डेली दिड जी. बी.? डेली दोन जी. बी., डेली
ते फोनवर बोलायला बॅलन्स मार, होय उश्शर झालाय
अग बाई अवघड अला की रे हरी, हरी बघायला नुस फोनवर बोलल
हरी जेवलास काय? ए भार टाकतो, बारक्याला जरा दाब आई म्हणाल्या हरीला दाखव हॅलो. हॅलो गे रेंज मध्ये ये तु घ्याल्या